हॅलो हॅलो हां आवाज येतोय? नमस्कार ताई,.. नमस्कार. आवाज येतोय ना? शुभ संध्याकाळ.. हो शुभ संध्याकाळ.. आवाज आवाज येतोय हा तुमचा? तुमचा आवाज येतोय, माझा येतोय ना? तुमचा आवाज मला क्लिअर नाही येतं ताई. त्यासाठीच विचारलं मी, आवाज येतोय का म्हणून? आता
हॅलो.
आवाज येतोय का? हळूहळू आवाज येतोय का?
तुम्ही हेडफोन लावा ना.
हेडफोन लावला ना तरी आवाज येत नाही ऍक्च्युली. काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं माझ्या साईटला हळू येतोय का आवाज खूप?
हो येतोय पण अगदी व्यवस्थित येत नाहीये.
दोन मिनिट मी हेडफोन लाऊन बघते.
माझ्या
माझ्याकडे फूल रेंज हे. हो माझ्याकडे पण रेंज आहे.
हॅलो
हा आवाज कसा येतोय म्हणजे मला सांगा अडकत- अडकत येतोय का हळूहळू येतोय? हा फोन कट नका करू ताई. हा. होईल आवाज क्लियर. होईल का क्लिअर, अच्छा कारण मघाशी पण थोडं प्रॉब्लेम आला होता माझा. पणं काय बोललात तुम्ही? मघाशी पण मला थोडं प्रॉब्लेम येतं होतं बोलायला, पण आवाज येतोय ना?
हो आवाज येतोय आ
आता येतोय क्लियर हं ओके, ओेके चालेल. चालेल, तर मी तेच सांग आयकू येतं नाहीये तुम्हाला, हॅलो!
नाही.
नाहीं व्यवस्थित येत नाहीये, आत्ता स्पष्ट येत होत ना का आजून नाही येतहे.
हा अधून मधून स्पष्ट येतोय, अधून मधून ना आवाज येई
हा मी असं तोंडाच्या समोरच पकडला तर.
हो येतोय आता.
तर मी सांगत होते ना तुम्हाला माझ्या क्लास बद्दल.
होस बोला ना काय म्हणता.
तर माझ्याकडे ना इंग्लिश मीडियम मधले मुलं येतात, क्लाससाठी मराठीसाठी येतात.
हो!
हं तर आज. आवाज जर येत नसेल, त मला मध्ये, मध्ये सांगा तुम्ही हं!
हो हो नक्कीच.
तर बऱ्याचदा काय होत, आपल्या वेळे. त्या आधी नव्हत न असं, आपण कधी मराठी साठी क्लास नही लावायच हो न.
हो!
तुम्हाला पण माहिती असेल, लहानपणी तुम्हाला पण चांगले मार्क पडत असतील ना मरा ठी मधे, हो हूं. त मराठी आणि हिंदी स्कोअर करायचो आपण, जास्त मार्क त्यात पडायचे. पण आता बरेचशे वि द्यार्थी आहे की ज्यांना अं मराठीसाठी क्लास लावावा लागतो. कारण? घरात भाषा बोलतात, पण त्यांना वाचता लिहिता येत नाही. तुम्ही असं पाहिलंय कोणाला, अं स्टुडंटना की त्यांना लिहिता वाचता येत नाही मराठी.
अं इत असे स्टुडंट नाही बघितले.
हं!
पण माझी जी मुलगी ये ना.
अ हा! इंग्लिश मिडियमला आहे, अच्छा तिच्या काना, मात्रा, वेलांटी चुकते कधी. अच्छा कधी नच्या नळाच्याच न चा. हा हा त बाणाच ण समजत नाही असं, कोणता न तिथं ल्या लिहायचा. हा बरोबर. त तुम्हाला माहिती असं का होत, आता त्या वेळात जेव्हा आपण होतो तेव्हा आपलं मराठी असं चुकाय तस नाही हे ना नाहीं, तर आत्ताच्या मुलांचं चुकतं.
हो!
कारण त्यांच्याकडनं शुद्ध लेखन, लिहून घेत नाहीत.
हो बरोबर शुद्ध लेखन नाही लिहून घेत.
हा तुम्हाला आठवत असेल बघा, पहिली ते चौथी मध्ये ते सुलेखन वही असायची.
हो आपल्याला दिवाळीत पण शुद्ध लेखन द्यायचे.
बरोबर दरवेळी पाच ओळी किंवा दहा ओळीचं शुद्ध लेखन लिहायचं असं असायचं ना.
हो
आणि वाचन पण करायचो. दिवाळीच्या सुट्टीत वगैरे भरपूर चांदोबा वगैरे पुस्तकं वाच जायचो ना?
हो
मग त्यामुळे वाचन पण व्हायचं लिहिण पण व्हायचं. म्हणून कधीपण असं फेल म्हणजे हो व्हायच चान्स तूस नव्हत मराठीत हो ना?
हो
पण आताच्या मुलांना तसं नाहीये वाचन करतच नाही.
हो
आणि लिहायचं म्हंटलं तरी त्यांचे हात दुखतात. हो दुखतात ना तो झालाय प्रॉब्लेम हो ना? त्याच्यामुळे हो माझ्याकडे पण जे येतात ना स्टुडंट मी त्यांना तेच करत असते.
हं
लिहायचं थोड सराव पाहिजे. आणि वाचन करायला सांगते. मी त्यांना
हं
म्हणजे? वाचून घ्यायचं त्यांच्याकडन मराठीत रोज काहीतरी थोडस? पाच मिनिटात हो
हो.
मग काही पण नेट वरून एखादं वाचून दिलंय. एखादा आर्टिकल. चांगला एखादा तरी चालेल. पण वाचन रोज करायचं.
हम् हम.
मग हळूहळू त्यांचं मराठी, हिंदी सुधारत. मग ताई माझ्या मुलीला कसं करू? मी तेचं बोलले ना.? एखादं काहीतरी निवडा तिला काय आवडतं. म्हणजे तिला? कार्टून पाहते का ती?
हो कार्टून बघते. ते गोष्टीं पण आवडतात.
जर तिला गोष्टी आवडतात ना एक गोष्ट. तिला वाचून दाखवायची. म्हणजे? तिने तुम्हाला दाखवायची. असं जर केलं ना तुम्ही? तर मग तिला. मराठी शब्द पडणार ना? म्हणजे ती वाचणार ना कानावर पण शब्द पडणार. त्याच्यामुळे तिचं मराठी हळूहळू सुधारणार.
हो बरोबर.
तर तेचं आहे कि? आई वडील रात्री झोपताना. गोष्ट सांगतात पणआता इथं उलट करा आता. तिलाचं म्हणायचं तूचं सांग मला एक गोष्ट?
हो.
कारण? घरात मराठी बोलतो आपण? पण पुस्तकातली जी भाषा आहे ना ती वेगळी असते?
हो.
मग त्याच्यासाठी ते केलं पाहिजे ना? कारण माझ्याकडे दहावीची स्टुडन्ट आली होती आणि ती बोर्डच्या एक्झाम मध्ये नापास झाली होती हिंदी मध्ये
बापरे!
का? ती सगळ्या विषयात चांगली गणितात चांगली सगळे सब्जेक्ट मध्ये तिचं चांगले मार्क होते पण हिंदी मध्ये नापास होती ती विचार करा दहावी मधली स्टुडंट? आणि मग बाकीचे तिला म्हंटलं तूू आलीस कशी इथपर्यंत ना म्हणजे दहावीपर्यंत? ती म्हणे काय नाही आमच्या स्कूलमध्ये एवढं काही कडक नव्हतं इंग्लिश मीडियम मध्ये होती.
हो
तेचं होतं कि त्यांना मग बेसिक त्याच्यामध्ये ते लक्ष देत नाही ना मग त्याच्यामुळे त्या अशा पुढे जाऊन त्यांना बोर्डला प्रॉब्लेम येतो मग?
हो
आता ती सहावीत आहे ना तुमची मुलगी तर आता जर तुम्ही पक्क केलं? दहावी पर्यंत व्यवस्थित होऊन जाईल.
हो
तसं आहे बाबा मुलांच आजकाल. मला इतकं नवलं वाटतं ना त्यांचं. एक तर त्यांना लिहायचा खूप कंटाळा.
नाही लहान मुलांचा दोष नाही त्यात.
हि त्यांना अभ्यास देतात ती आपली शिक्षण पद्धती बदलली ना हो.
त्या त्यात प्रॉब्लेम आहे. मराठी?
हो ना.
हो पण ना जी मराठी शाळा आहे ना? ते इंग्लिश शाळा आणि मराठी शाळांमध्ये खूप फरक आहे.
इंग्लिश मराठी शाळेत जे आत्मीयेतेने शिकवले जायचं ना जीव तोडून हम्म
ते म इंग्लिश म शाळेमध्ये
मध्ये नाही शिकवलं जातं.
बारीक बारीक बारीक लक्ष देणं त्यांच्याकडे स्पेलिंग मिस्टेक काना मात्रा वेलांटी हे बघितलं नाही जात.
हा टीचर त्यांना पास करून टाकतात. ते म्हणे इंग्लिश मिडियमचे आहे ना मग काना मात्र चुकला तरी चालतो.
खूप लक्ष दिलं जातं.
मला आठवते आमच्या मराठीची टीचर किती कडक होती. एक काना मात्र चुकला तरी ती मार्क देणारच नाही.
हो बरोबर आमच्या पण तसेच होते.
आमच्या संस्कृतचे सर तर
डायरेक्ट मोठी काठी घेऊन मारायचे.
च
माला मालीत माला प्रथन म नाही का ते
हां अरे
ते वि व्यक्तीचे प्रत्यय करता आणि पाठ करून यायला लावायचे.
संस्कृत शिकलाय तुम्ही
हो माझं पूर्ण संस्कृत मधूनच आहे ना अॅलोपॅथी प्लस संस्कृत
हा ह तुम्ही आलोपॅथी
सुश्रुत संहिता चरक संहिता अष्टांग हदय,
हम हम
हे सर्व आम्हाला होतं ना.
हो बरोबर आणि हे संस्कृत मध्ये सगळं?
सर्व संस्कृतमध्ये इतके मोठे मोठे ग्रंथ होते डायरेक ते.
हम. म्हणजे तुम्हाला सगळं ते वाचून उत्तरं पण त्यातच लिहायची.
श्लोक श्लोक न असायचे त्याच्यात मोठे मोठे
श्लोक
त्यात सर्व श्लोक आहे संस्कृत मधले
अच्छा अरे वा चांगलंय मग तर तुम्हाला तुमच स्मरणशक्ती तर चांगलीच असणार मग हो पाठ करा आत्ता जरा कमी झाली मुलांमुळे मुलांमुळे हा
सारखी रडत ओरडत असत भांडण करत असता काही सुचत नाही घरात
बरोबर ते स्ट्रेस वेगळाच असतो आवाजचा त्यांच्या मला माहिती ते
हो.
म्हणून मी क्लास घेत नाही मी म्हंटलं माझ्या ज आजूबाजूला असे गोंगाट असेल ना. मला काहीच करता येणार नाही.
हो
ऑनलाईन शिकवणं मला परवडतं मग नुसतं आपलं स्क्रीनवर एक तास मी झेलू शकते त्याच्या पुढे नाही.
हो.
माहिती सांगितली तुम्ही?
माझ्या मुलाला गीतेचा बारावा अध्याय शिकवला होता मी.
हा
तर त्याच्यात त्याचा नंबर आला.
हो.
ओक ओके
पण मुलीचा मराठीचा प्रॉब्लेम हे. तुम्ही सांगतात तसं.
तुम्ही लक्ष दिलं ना थोडस थोडं रोज तिच्याकडनं लिव्हल वाचून घेतलं ना कोण जाईल मला वाटतं? ह ना पहा करा मग तेवढं हा सांगा मग मला नंतर ओके? गुरु नानक देव